हॅलो हॅलो
हा
गीता ताई
हा काय करतेय
नमस्कार आवाज ऐकू आला का आा
हा कमलीर
हा तू रेंज मध्ये नाही आहे का आवाज बरोबर नाही येत
हा आता येणार हा आमच्या इकडंथोड प्रॉब्लेम आहे म्हणून तसा आवाज येतोय
घरी पोचली का तू
कमलेश
आ हा
काय करू राहिली ग काय करत
काहीच नाही अ अंगणवाडी मध्ये गेली होती लसीकरण होतं ना
हा लसी करण होतं का आज
हा
हा
तिथून मग म्हणजे सकाळी हा माझ्या पण, चार नंबरच्या अंगणवाडी मध्ये होतं, लसीकरण
हा
तिथं गेली होती. सकाळी साडेआठ वाजेला निघाली. तर अ मग ती अंगणवाडी सेविका पण, कुठे दिली, तरी म्हणजे उतर कार्याला चाली गेली होती. ना ती
हम
आ मग, ती मदत नी एवढीच होती. ती मग ते, गरोदर मातांना आणि सहा महिने मुलांना बोलवणार, सांगतच गेली, परत तिकडून सांगायला आली.
हा
पण ते, एक अंगणवाडीच ना मग अ तरी पण, बारा साडेबारा वाजूनच गेले.
हा मी पण, आज चार नंबर मध्ये आरोग्य तपासणी होती. ना मग तिथं गेली, वजन उंची घ्यायला. आताच आली, घरी मी पण हा आत्ताच आली, जेवण केलं. हम्म आताच आली, घरी
गेले दोन, तीन दिवस म्हणजे वजन उंची पहिलेच केलेली होती. का आजच केली होती.
नाही. अ केली होती. पण आज आरोग्य, तपासणी होती. ना,
हा,
हा म्हणून गेली, आज परत.
हा,
हम हम
अजून आमच्या इकड पण आहे. चार नंबर अंगणवाडी मध्ये उद्या आरोग्य तपासणीच आहे. तिकड पण,
हा तुझ्या गरोदर माताची प्रोटीन काढलं गेलं का?
अ काढलेला आहे. अ हा, मे, मे आणि जूनचच बाकीच आहे.
माझं पण बाकी आहे. ना मॅडम रंजना मॅडमांनी फोन लावला होता. तर प्रोटीन काढून घे म्हणे, आजच दे म्हणे, असं सांगत होती. मॅडम, मला पण माझ पण बाकीच आहे.
असं का, हा,
परत, आज एक स्तनदा माता होती. ना तिथं, पण गृहभेट द्यायला गेली होती. मी
व्हय ना.
हम्म
जुन्या गावामध्ये. जाणार आहे ना!
हा, आज आपली विजिट आहे ना ग!
आमट.
तें जुन्या गावामध्ये जमीन आहे कां?
हा जुन्या गावामध्ये आहे. पण.. आ.. आपल्या इकड पण कधी पण येऊ शक टेकतात तें.
हा असं सांगत होते, मॅडम कुठे जाऊ नका. घरीचं असं संगत होती मॅडम. आपल्याकडे पण येऊ शकतात ते. हा.
तें किट वाटप केलेले आहे ना, स्तनदा गरोदर मातेला, तें हा.
हा.
हम्. त्यांना म्हणजे आपलं प्रोजेक्ट चं नाव माहिती पाहिजे.
हा.
आणि त्यांचं स्वतःच नाव पण सांगता यायला पाहिजे म्हणजे नाव विचारलं तर..
हा हा ना काही काही बायांना मग ते आपलं नाव स ह नाही काही बायांना ना ते आपलं आरोग्य ग्राम प्रकल्प अस कॉप चॅरिटेबल हे नावच नाही सांगता येत ना. मग त्यांना जाऊन सांगायच तें ते सांगतात त्या बाया.
हा जाऊन सांगायचं तेव्हा सांगतात. आणि जर पण गरोदर त मातेच मिटिंग घेतलं न.. तेव्हा पण आपण त्यांना म्हणजे आपलं परिचय आपलं म्हजे.... स सांगितलं ना. एखाद्या वेळेस जर वि्हजिट झाली तर तुम्हाला सांगता पण यायला पाहिजे. तर एकेकाला विचारायचं तर तेव्हा सांगून देत ता. तें.
हा.
हा. पण पटकन ना ठवण नाहीं येणार ना त्यांना.
हाना.
हा, ते आठवण करून द्यावं लागेल. काही काही खूप
हा काही बोलत काही बोलत ना ग हम्
लाचयला लागली आता हम्
तुझ मुलं काय करून राहिल
माझ मुलं एक एक झोपलेला आहे आणि मोठी मुलगी शेतात गेलेली आहे
शेतात गेली का एवढ्या उनात कशाला
घरं आहेत ती इकड दोन दोन घरं आहेत
शेता मध्ये
हा
हम् कपाशी काय लावायची कपाशी का
हा ना कपाशी लावायची आहे ना
हा बियाणं आणलं गेलं का
नाही ना बाकी्या आहे नाजून
बाकी आहे का दादा कुठे गेले ह
एकत्र जाणणार
हा दादा पंचेतात गेले का
हा दादा मदोहर गेलेले होते
हा
झालेले आहेत ते पण सकाळचे निघालेले होते हा माझ्या मुलाला घेऊन मी अंगणवाडीत गेली होती तिचं प त्याचं पण वजनची बाकी होत ना
हा
हा
तुझवळदण उंची पूर्ण झाले का
अ बाकी्य आहे म्हणजे एक दोन शेतात राहतात कोण कुठं राहतात ना त्यांचं एवढंच बाकी्य आहे गावातले झाले
हा
उद्या मग आ आरोग्य तपासणी आहे तर मग मुलांना पण बोलवावं लागेल ना मग ते व ची जनसभ आहे त्यांच मग ते नर्स येणार ते मग मुलांना तपासणी करणार आता उन्हाळ्यामध्ये ते घमरिया झालेलं आहे मुलांना
हा
आणि काही मुलांना पुरड पण आलेले आहे मग ते काय औषध वगैरे देतील ते
हा
आमच्या इकड म्हणजे चार अंगणवाडी आहे ना. ते तीन अंगणवाडी मध्ये झाले आरोग्य तपासणी.
हा माझी पण दोन अंगणवाडीच बाकीच आहे अजून एकच अंगणवाडीच झालंय माझ्यावोरगीत तीन आहे ना ग माझ्याकडे पण एक कोडपांढरी आणि दोन वडगावची एक तीन नंबर, आणि एक चार नंबर. तीन आहे माझ्याकडे. हा
तर दोन अंगणवाडी वडगावलाच आहेत.
हा वडगावला दोन आहे वडगावला पण जावं लागत मग मला हा कोडपाडणीला एक कोडपांढरीला तर एवढं मुलं आहे ना जिरो ते दोन वर्ष म्हणजे सहा वर्षापर्यंत दोनशे चौदा दोनशे सहा म्हणजे चिसपाणीपाडा आहे ना तिथले पण आहे. आहे ना.
हा हा त्या चीचपाणी पाडामध्ये पण खूप लोक राहतात.
हा तिथे पण आहे ना भरपूर लोक आहेत तिथं म्हणजे लांब लांब घर आहे. पण आहे म्हणजे शेता शेतावर घरं बांधले ना त्यांनी.
हा
आहे तिथं भरपूर लोक. काही काही कामाला पण चाललंय. हा
ह बसं म्हणते लसीकरणाच्या दिवशी सगळे येऊन जातात का?
हो येतात ना काही काही नाही येतात. पण येतात. तसं आपण न निरोप दिला तर येतात ते. निरोप द्यावा लागतो ना त्यांना.
कारण की असं शेतात राहणाऱ्यांच आपल्याकडे हा फोन लावून दे सांगून दे
पर घर त्यांचे खूप लांब लांब आहे ना. हम
हा
हम्म
तरी पण सांगून देतात हा ताईने बोलवलेलं आहे हा आपल्याकडे म्हणजे.. आपल्याला असं.. काही काही समजदार असतात ना त्यांना सांगितलं का लवकर येऊन जातात ते...
हा आणि...
पण आता म्हण खूप म्हणजे आपण जेव्हा... पासून कामाला लागलालो आहे तेव्हा पासून सगळ्यांसोबत... ओळख झाली मग... आता काही टेन्शन नाही तेवढं..
आणि आता तर ओळखतात ना आता तर अस तेच विचार स्वतः होऊन आता वजन घ्यायला... कधी येणार ग ताई असं म्हणतात ते... न
अ असं काय काम राहिल का सांगितलं का पटकन येऊन जात... तात..
हा..
हम... ते मु पोरांचं पण व.. करायला सांगितलं का ज्यांना सांगितलं ते येऊनच जातात.
हम्म
पण अ आपणच जर आठ साडेआठ ला निघालो तर मग लवकरच काम होतो.
हा ना.
आन उशार उशिरा उशिरा जर अ तरी पण आप आपण आठ साडेआठ ला निघतो ना तरी पण- काही बायांचं स्व स्वयंपाक झालेलं नसतं.
हा.
किशोरी स्तंद मिटिंग झाली का तुझी? काय ग झा न.
नाही. नाही ना बाकी आहे ना.
हा माझी पण.
तिस तिसऱ्या सोमवारी ठेवलेलं आहे.
तिसर्या सोमवार ए.
आता हा सोमवार स हम्म आज - एक सोमवार आहे दुसरा सोमवार आहे तिसऱ्या सोमवारीला ठेवलेली आहे. मिटिंग
अस का ह माझ तर डेमो रेसिपी पण बाकी आहे मॅडम. फोन लावत होती आज, सांगत होती कधी ठेवणार असं. डेमो रेसेपी? पण बाकी मातेला डेमो रेसिपी करायची असं सांगत होती मॅडम.
हम्म हम्म.
काय बी मुंगाची डाळींची काय पण भिजून घेवूनच. बनवू म्हणे मॅडम.
हा ना.
हम्म हम्म.
का कारण की देम रेसिपी बनवून दाखवतात ना आपण तेव्हा मग- ते पण बनवून बाळाला मग आ-
हा म्हणून ते श्याना मुल- मूल फार आहे. त्याच्यामुळे मग- बनवून खावां येऊ सांगायला मग चांगलं की नाही?
हा
त्यां त्या पायांना गोळा करून मग समजवलं. की त्यांनी गात हा
हा ते स्वतःच करून देतात काही मग येतात तर त्यांना मग माहिती दिली का मग हो मग मी सगळं करून देणार तू यायचं अस तर हा मला बोलवतो. असं सांगून त्यांना मग एखाद्या दिवशी बोलवले तर मग त्यांच्या घरी जाऊन न डेमो रेसिपी करून त्यांना दाखवत.
हा म्हणजे फरक पडायला पाहिजे आपल्या म्हणजे आदिवासी लोकांमध्ये जास्त कुपोषणाच्या प्रमाण आहे ना ते पण सांगितले आपलंच मुलं आहे ना ते आपल्या गावातलं आपण नीट सांगितलं की आपलंच चांगलं आपलं पण त्यांच पण
अ हा ना माझ्याकडे पण दोन पोराचं म्हणजे वजनच वाढत नोव्हतं ती ताई ला किती वेळा सांगून सांगून ती अ मंग एक दिवशी केलं मंग तिला मंग खूप समजवून सांगलं त्यांच्या गोष्ट त्या लोकांना पण सोबत बसून सांगितलं तुमच्या बाळाचं वढ वजन नाही वाढ तर ह्यात ताईला म्हणजे जास्त करून शेतात कमी पाठवत